ते....
हो हो.... हो हो येतोय येतोय आवाज येतोय हो हो हो हो मी आत्ताच आलेलो आहे.... आता हातपाय तोंड धुणार आहे......
हम्म आणि किती वाजता गेल ते शाळेत....
अरे मी लवकर गेलो होतो आज पावणे पावणे चार वाजता गेलो होतो..... मग ते टी ट्रॅक गेल्यानंतर गाडी लावली मग गप्पा मारल्या माझा मि त्र आला होता मग ते काय चेकिंग वगैरे चालू आहे गाड्यांची खूप भ गर्दी आसते बसावा लागतो खूप वेळ.
हो का आणि
म्हणजे कस हे आपल्याला जा मगं ते छोटी छोटी मूल आमची
हो का.
हा तेच्यामुळ कसं लवकर गेलेलं परवडत. हा गाडी लावायला जा भेटती. मग एक एक एक येतात माऊ येतो मग तो गाडी लाव तो मग तो जोशी येतो तो गाडी लावतो
नाव घेऊ नका नाव घेऊ नका फक्त कोण आले गेले सांगा हं. हा आजून किती
आले का बसतात बसले का गप्पा मारतात गप्पा मारल्या का चा चहा पाणी घ्यायला जातो मग खाली मग सगळेजण ग्रुपनीच चहा पाणी घ्यायला जातात मग कोणी म्हणत बाबा मला बिस्किट पाहिजे. तो म्हणतो मला हे पाहिजे मग घे बाबा तुला काय खायचं ते. मग बिस्किट येतात डायबिटीस वालेही तेच्यात डायबिटीजवाले म त्यांचा चहा वेगळा आमचा चहा वेगळा मग ते दोन बिस्किट देऊन न ते खातात म आमचा गोड चहा त्याचा फिक चहा ते घेतल्यानंतर मग बसतो थोड्या खुर्च्या इकडच्या तिकडच्या सगळ्या गप्पा होतात तो म्हणतो मला आसं भेटल मग तो म्हणतो तुम्हाला तसं भेटल माझं हे कमी आलं तो म्हणतो माझं हेच जास्त आलं. मग ते हे सिग्नल क्रॉस केला तो क्रॉस केला आज इतकेच मुलं आले उद्या तितकेच मुलं आले मला दवाखान्यात जायचं होतं तो म्हणतो मला कोणी सोडायला नव्ह त हे आसं सगळं चाल आमच्या सगळ्या गप्पा म तेवढ्या हेच्यात सगळे कामच टाइमपास होतो
हा हा.
मग काय एकमेकांशी संवाद चालू राहतो. मग वाजतात आपले पाच पाच वाजले का आपल निघायचं आपलं तिथून हाळू हाळू चहा पिऊन हळू, हळू, हळू, हळू, गेलं का आपल्या ठेप्यावर मग तिथं गेलं का मग थोडस मग तिथं ही उभं राहायचं. इकडं फिरायचं तिकडं फिरायचं म काळे काळे ढग आलेले आरे तो म्हणतो आत्ता येईल तो म्हणतो नाही सुटल्यावर येईल तो म्हणतो नाही रे शाळा सुटल्यावर येईल. आणि नेमकी शाळा सुटायचा वेळ आण तेचा यायचा वेळ दोघांचा वेळ एकच. थोडासा आला भूरभुर, भुरभूर, भुरभुर म लगेच बंद झाला म शाळा सुटली शाळा सुटली कि मग ते पोर बसले. तो दुसरा म्हणतो काका लय जोरात पाऊस येणार आहे चला चला चला लवकर चला. दुसरा म्हणतो रे अजून ती शाळाच सुटली नाही तर कुठून जातो रे बाबा. मग थांबा पंधरा वीस मिनिटं अजून दहा मिनटं.
हम्म हम्
नफरत हवा येती जोरात. परत थोडा रीम झिम रिम झिम पाऊस येतो. चाल राता पोरांचा धिंगाणा गाडीत उतर गाडीत बैस. हे कर ते कर ते कर.
हा ना हा ना बरोबर आहे बरोबर आहे.
मग नंतर बसले. का दुसरी शाळा सुटली दुसरी शाळा सुटली का मग आपलं चालले बसल्या का निघाले एक.
पण फोन तर चुकला का. कोण तर एक्सचेंज करायचा होता तुमचा माझ्याकडे आला गप्पा मारायचा. आणि माझा तुमच्याकडे गेलाय आता. चालत आताशी चार चार चार मिनिटच झाले. अजून अ व्हायचेत पाच मिनिट. पाचव मिनिट चालू झालेले आहे इथे टायमिंग दाखवाय लागलाय.
मग ते वरती खाली वरती खाली करता करता करता गर्दीतून गाडी निघती. हे घे या एरियातून त्या एरियातून. मग ट्राफिक ह लगेच ते सगळी गर्दी होऊ जाते ही शाळा ती शाळा ती शाळा मग. सामुक दममुक सगळे सुट
रस्ते बनलेय का खोदून नाही ठेवलेय का.
नाही नाही घररक्ष व्यवस्थ ते काही खोोललेली नाही आहे पण ते कसं एका मागे एक एका गर्दी माझ. गाळ्यानी काढा लागतात
हो. हो हो
मण का पहिला स्टॉप दुसरा स्टॉप तिसरा स्टॉप. ट्टॉप असं करत करत करत सळ्यांना सोडून
हा ना.
आपल्या आपल्या घरी.
बरोबर आहे
हा असा सगळा सावळा गोंधळ चालू राहतो दिवसभर.
आले का नाही घरी आत.
आता घरी आलोय आता आता आता मी घरी जाणार आहे गाडी लावली आता दरवाजा बंद केला आता घरी गेलो का. मग तोंड, हात, पाय धुईल मग बसल.
मग काय करणारे दात घासायचे.
ह चहा पाणी होईल.
ओके. तरी तुमचा मिनिट संपलाच नाही अजून चार मिनट बाकी आहेत. अजून मिनट किती गप्पा मारणार आहे.
असू द्या, असू द्या, असू द्या का ही हरकत नाही.
एखाद्या पेपर वाचून दाखवा बरं तुमचा तिकडचा.
नाही ना आज मी सकाळपासून पेपर घेतलाच नाही हातात.
का बरं, काय पेपरला काय अडचण झाली?
अरे मी सकाळी इथे काय बघत होतो. गप्पा मारल्या हे केलं. मग ते पोराची गप्पा मारल्या. मग नंतर दाडी करत बसलो. दाढी करत बसलो मंग तितक्यात वाजले साडे दहा. साडे दहा मग का जेवणाचाच टाईम झाला मग जेवण वगैरे केलं हे केलं. म थोडसं पाच मिनिटं म्हटलं चला जेवण केलं बसा थोडा वेळ. हो छान भाजी झाली होती आवडली होती. म्हटलं चला आता आवडीची भाजी आहे.
फुटबॉलला, हो का. तेच म्हटलं हम्, हम, हम.
मगं काय आपलं वाजले अकरा. मगं पाच, दहा मिनटं अजून आहे म्हटलं घ्या सुस्ती खाऊन थोडीशी. वामकुशी तर काही घेता येत येत नाही. ड्रेस खराब होतो हे होतं मग बसलं थोडस. गप्पा मारत. हम्म.
अजून तीन मिनटं बाकी राहिलेत. तीन मिनिटात काय बोलायचं बोलून घ्या.
मगं निघालो गाडीकडं. गाडीकडें गेलो तर ते एक पोर रग येऊन बसल होत गाडीमध्ये.
तो काका अजून तो आला नाही तो कावर आलाण त्याला नकतो यायचो आज.
हो का.
म्हटलं तू आला का जेवण झालं का. तो म्हणे हो म्हटलं. डब्याला का आणलं रे? तो म्हणे. काका, मी बटाट्याची भाजी आणली. आणि मग पोळी आणली, की पुरी आणली? नाही हो काका पुरी आणली ना मी.
पाऊस चालू झाला, वारं चालू झालं बाहेर.
हा आणि उकाडा असा गरम होतात की नाही. म्हटलं चला आता गाडी मग बसलो गाडीत. मग गाडी पलटवली त्याच्या पहिले ते एक जण कोणतरी आलं. ते गप्पा मारायला लागलं माझ्याशी. त्याचे गप्पा संपल्या. पुढे गेलो गाडी घेऊन मग त्याला गाडी वळळून आणली.
हा हा.
मगं ते तिथं पोहोचलो तर ते दुसरा तो खिल्लारीचा पण पोरग आलं.
आज पाणी घेतलं नाही का प्यायला तुम्ही?
अ नाही ना,, आम्ही बॉटलच विसरून आलो,, दोन दिवसापासून माझी बॉटलच घरातीलऽ तिला गरम पाणी टाकून धुवायचंयऽ आणि मग त्याचा वापर करायचा,, ते घरातच विसरून चालल माझ्या लऽऽ
ते, स्टील ची घेऊन जा ना,, मग कशाला प्लॅस्टिकची नेता,, गर्दीता तीऽ
हा ते पाहावं लागल,,, दिसतील की कुठं ठेवली, काय ठेवली, ते पण नीट ह्हाव लागेलऽऽ ढोल धवून वापराव लागल, ते अशे किती दिवस झालेऽऽ
हा,
किती दिवस झाले ना, त्याला आता ते गरम पाणी टाकून धुवून धावून मग नंतर घेऊन जाऽ ती पण असय, जो ठेवली त गरम होत तीऽ इंजन गरम होत,, इंजन गरम झालंऽ का म ते, बाटली गरम होती, बाटली गरम झाला का पाणी गरम होत. मग, मग गरम पाणी प्यायचं का?
झालं एक मिनटं होत आला,, अजून सात सेकंड एऽ हां, टायमिंग दाखवतय,, येतय जातय टायमिंग,, होऽ त्याच्याऽ
ती आमबाबाी गेली सुट्टीवर,,, ति काही येणार नाही.
हम्, हम्, हम्, बरं आहे ना? तेवढच टेन्शन नाही, लवकर येत य ऽ
नाही, नाही ते कसं टेन्शन असतय बायकांचं,, लवकर या थांबयचऽऽ हां, माझी शाळा भरल ऽमला ते पैसे कटतील, मग ते असं होईल, मगऽऽ जसो एईल माव, दोन दिवसापासून बरच नाहीये. मी आता सुट्टी घेणारे,, बस, याऽ गप्पा सॉलता वाचा पणचायती.
हम्म,,, जाऊ दे तेवढंच आता लवकरऽ टाईम लवकर,, दहा मिनिटं लवकर यालऽ
हो,, मग काय? तिथं आरामशीिर जायचं दग दग नाहीऽ गडबड नको,, त्यांच्यासाठी आपण गाडी कशाला पळवायची.
संपला टाईम. थांबा चालू दे, चालू दे अजून ते कट नाही झालंय. अजून आहे वीस मिनिट आहे ग, की काय मला पेस दिली का मेडिकल वाल्यालाऽ
दिलं ना मग त्यात जून तिला त्याला त्याला त्याला दोन ग्रीन पाहिजे होत्या. रेड पेस्ट नव्हती पाहिजे, आणि ते दुसरंऽ
ून आणणार.
नाही ते परत आणलं मग मी,, एकच दिली मग त्याला पेस्ट. त्याच्यामध्ये तो म्हणतो मला तीस, तीस चाळीस टक्के भेटत म्हणे तु मला.
हा,, त्याला हजार रुपय, हजार रुपये लागऽऽ तकवा.
तुला डिस्काउंट पाहिजे ना,, कमीत कमी हजार रुपये जर तूऽऽ सामान घे, मग तुला डिस्काउंट भेटल. हा, नाही म्हणे मी दुसरी कडुन आणतो ना आम्हाला देतात म्हणे लोक दुसरेकडऽ
मग घे म्हणा तिकडं. दिले का पैसे,, किती दिले?
एकशे पन्नास रुपये.
हो का?
हम्म,
हा,, एकशे पन्नास म्हणजे किती शाहाणा आहे तो. बा बावीस रुपये कमी केले, बावीस.
हा
तरला आता द्यायचच नाही अशा मुर्त त्याला मला एकदम पाच सहा हजार
नाही नाही दुसरं आणायचं का नाही आणायचं तर तो म्हणे बाबा मी ते जर तो गिरयक म्हणला की मला अजून आणय एक तर मग मी तुम्हाला फोन करून
एकला नाही परवड मणा अजून पाचचा घे ना म्हणा मग आणून घेतुला कबी बध्ये
नाही नाही तो ते असं एकदम स्टोर करून नाही ठेवत त तिथं कस चलन नाही त्याचं
हम्म हम्म त्याच्यामुळे तर जास्त
कोणी म्हणलं की द्या तर मग तू देतो नाही तर देत नाही
हम् हे मला वाटतं वीस मिनिटाचंही वाटत बोलणं आत्ताशी बारा मिनिटं झाली आठ मिनिटं बाकी आहेतेत अजून
हो ना
म्हणून म्हटलं आता कॉल करा अ आधीच वीसचाच मिनिटाचा कॉल आहे नंतर मग कमी आहे वाट त आताशी, अ अजून आठ मिनिट बाकीये. आठ मिनिटात किती बक बक करायची करून घ्या.
ह
हा, आठ मिनट एक गाणं म्हणून घ्या. एक रेसिपी सांगा.